हॅलो काय माहित बाई कॉलच कट झाला.
हा हा
साठ सेकंड झाल्यावर.
तेच म्हणाला अचानक काय झालं.
काय माहित काय झालं अचानक. काय ह तू काय सोनचापा कसला पांढरा काय
पिवळा पिवळा तो वास आहे त्याला.
हा हा हा
मला बी मिळाले ते. एक पण जागलाच नाही.
हम्म
आता आणली ते दोन झाडे
हा हा, कुठे लावलंयस?
अजून लावली नाही, आता मघाशी आणून ठेवल्यात फक्त, छोटा भाऊ आल्यावर लावणार, नाही तर मग उद्या सकाळी लावणार
ह, गुलाबाचं कोणतं कोणतं आणली सामू कलर?
गुलाबाचे अ एक आणि एक आबोली कलर मध्ये आहे, मोठेत ग ते मोठीे गुलाब आहेत
हा हा
कलर आहे आणि
बघ तू तुझे,
अशीे बेबी म्हटलं तरी बटन गुलाब आहे,
हा, हा, छोटे छोटे, भारी की गं ते, हा बटन गुलाब माहितय,
हा, अजून ते ते असं आबोलीमध्येच आहे पण ते लहान नॉर्मल गुलाब लहान साईज मध्ये नसत्यात काय, तसेय
हा हा हा हा
हम्म, नाहीय श्रद्धा हम्म, बघू उद्या सकाळी लावणार मज
कुठं बेनंगतन चलास काय मुरकुडतना
नाहीय नाही कागल
कागलच नालं
हम्म, तिथं मोठी नर्सरी आहे म्हणाले ग भाऊ मग तिकडनं आणले आम्ही दोघंच की
दोघच गेलतास वय हा हा, गवरी आली नाही अजून
नाही सुटती नाही म्हणे तिला
सुट्टी नाही म्हणजे?
आता गेल्यावर म्हणतत नाही सुट्टी देणार
आवा,
हम्म हम्म
मग तू तू तू जाणार आहेस
मी आणि सौंदा जाणार मग आता गेटपसच देणार नाही म्हणालीत ते
काय नमस्
हम्म ह
चालू पण झालं मग तिच लगेस
झालं तेच ऍडमिशन, गेली ना सेकंड इयरच
हा
बहुतेक मग तेनी चालूच करणार आहेत आता
हम्म हम्म
हम्म कितीला आलीस तू?
उमं, काल एक वास्ता आले
हम्म हम्म झालं? ठरवलेल तेवढं फिरलासा काय?
फिरलं बाई ना, सनसेट आणि सनरायजच बघाय मिळालं नाही
हम्म
अबुळच झालतं बाई सगळा, अपूर्ण सनसेट, सनराईज होताना पण आबुळच होटत कुठे थांबायलाच मिळाल नाही आणि स सनसेट ला गेलेलो बीच वर बघायला.
हम्म.
असला व्ह्यू होता आईशप्पत. कसली ढग आलेली माहिती खरं सनसेट नव्हतं ते.
मला तेच बघायला मिळाय नाया आम्ही मागं गेलेलोकणी त्यावेेळेस.
तेच कि सनसेट ला गेलव काय मी या आणि असं नुसत ढग -ढग- ढग. ढग असं. हिमालयामध्ये बर्फ कोसळत नाही काय वरण
हम्म.
तस झालेलं अग! लई छान व्ह्यू होता. सनसेट खरं बघायलाच मिळाल नाय.
हम्म आम्हाला मिळाला अस त खर आम्ही कनी ट्रॅफिक मध्ये अडकलो बा आमचा सगळा वेळ तिथंच गेला.
हम्म. मीना हे आणलंय अंजुना बीच वर कनी एक हे म्हणजे अस कायतरी हाय ग ते. ते फ्रीजला चिटकवले चिटकवले मी न ते. पॅच टाईप हाय ग लय छानाय.
चर्चमध्येध्ये वगैरे कुठल्या गेलेल्या.
नाही बाई चर्चला नाही चर्चमध्येध्ये जायचं माझा इंटरेस्ट न्हवता.
हम्म हम्म.
चर्चला काही जायल नाही आम्हाला रूम शोधायला एक लई वेळ लागला बाई लवकर रूम मिळत मिळसना चेंजिंग करायला.
ह हम्म.
मज्जा आली खर अजून एक दिवस असता तर पूर्ण.
हम्म. असुदे की किमान तेवढं तरी फिरून आलासा.
हम्म लई छान छान फोटो काढलोय मी.
चांगलाय कि म किंमान तेवढी तरी परमिशन देत्यात तुमचे.
हेच्या बरोबर दे हेंच्या बरोबर जाताना काय नाय. कॉलेज फ्रेंड्स बरोबर जाऊ देत नाही जास्त.
बाळा आमच्यात ते पण नाही. पलता डालका. आता मी पुढच्या वेळेस तू सांगितलंस तेच करणारे. म्हटलेलीस ते सांगूच नकोस.
लक्षात नाही बाई माझ्या मी काय सांगितलोय.
कस ते जाणार आहे ते.
हा हा हा.
मम्मीला म्हटलो काल, मम्मी म्हणत्या जाकी मग.
असंच म्हणतात आणि खरोखर खरोखर जाय ते सी मम्मींच काही नसतय. बाळ पप्पा आणि घरचेच जाऊ देत नाहीत.
झालं मम्मीला म्हटलं मम्मी जा म्हणाली पप्पा नको म्हणालेत.
हम्म. कन्व्हिन्स कराय करायचंस ना म नाहीतर मग परत मिळत नाही ग जायला. गेल्यावर कनी असं गेल्यावर अस
हम्म हम्म. आता बघ की माझ्याकड दोनच वर्षयेत.
मी आ मी रडतोय पण मी जाणारच म्हणून.
म्हणजे ह्यातलं पण ते पुढच्या सेमेस्टर मधले सहा महिने काढूनच टाकतो.
हम्म हे बघ तू काणी अं नको तसं म्हंटलं आणि तू ऐकलीस कनी मलाच करतात ग हा बाबा ही ऐकत्या नाही म्हंटलं तर.
हम्
म्हणता ना जर अगं मी काय सांगाय लागलोय तुला कि सारखं नाही हा तिने नाही म्हंटल्यात म्हंटल्यावर तू हा म्हटलीस कनी
हम्म.
मग जायलाच मिळत नाही ग हा नाही म्हटल्यावर हि जाईत नाही म्हणून. असं म्हणतात तेनी.
होय ते पण हाय खरं मी लय लांबड लावत बसत नाय नाही तर राहूदे जाऊ देच.
म तेच की मग कुठेच फिरायला मिळत नाई ग. नंतर न काय हूणार हाय काय माहित हाय आपल्याला?
होय. बघू आता जर काढलं तर जाणार बाई.
जा सोडू नकोस.
हम्म हं. पाऊस पडला व्हय ग तिकड?
हम्म उगच जरा पडलाय नं थांबलाय बघ.
थंडी वाजाय लागल्या. आस माझच हाय ते. व्हार थंड माराय लागलय ग थंडी वा शमच घर
मला तर मला तरी आज दिवसभर नुसता पेंगच याय लागल्या.
काय ते?
पेंगच याय लागल्या म्हणाय लागलोय.
झो पूर्ण व्हय नसल गं.
हम्म रात्री एक ला झोपलेलं सकाळी दहा काय नऊ ला उठलोय तेच्यावर आणि दुपारी फोन बगत बसलेलो फोन बघताना पेंग आली फोन बगत झोपलो सालाच उठलो.
हम्म हं.
ती हि माहित हाय व्ह तुला ती अ धुरंधर मधली ती हिरोईन सारच न्हव नाव तिचं हम्म. हा सारा अर्जुन तिची एक नवीन मूवी आल्या.
हा.
पोरा अस काहीतरी हाय बाई.
थंडी थंडी वाजायल्या ग.
हा हा.
ती अशी ह्याची हाय काय अशी कॉलेज लाईफ मधली हाय काय?
नाही नाही तिच्यावर कनी रेप होतय.
हा तेच की. ती कॉलेज मधलीच असते की नंतर ना मग ती तिला सा स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात. हा सिव्हल सर्व्हिसेस मध्ये हा. लेट मी शॉर्ट व्हिडिओ बघितले ते मूवी ई ना झालाय ग बघितलं मी.
मूवी हा मी पणं शोध लागलोय खरे का मला इंस्टाग्रामवर की त्यांच्या क्लिप्स गावल्यात गं ते बघ तेच तू बघालतो मंग तोंपर्यंत तुझा
आणि मंग नंतर तोंच तिच्या समोर येतोय म्हणजे त्याला काय. ते अपूर्वल पाहिजे असतें हाय. ते अपूर्वल करतीया तो रडत.
ते छोट्या छोट्या क्लिप्सी मी पहिल्यापासून क्लिप्स जे बघालागलोय ते पा ते एक सेंड करतो तुला फर्स्टची यांच्यामध्ये त्या युझर आयडी मध्ये जाऊन बघ.
हम्म मला पणं बघायचं होतं ते खरं ते ईना झालेलं पूर्ण
हम्म मी आता दोन वेब साईड वर चेक करून बघितल येईच ना ती
हा हमं
आणि हिची पणं आल्या नव समेंथाची
मला तो फोन बघायचा नाही मी तो पणं बघितला ते फाईट फाईटचा सीन कसला केलाय ग तिनं
पत लयछान आणि हिचा अजून एक कुठला आला आहे. माहित आहे का. काय, आलिया भटनी हिच्या मुंज्यामधली ती
हा हा
त्यांचा पणं फायटिंग स्किन सीन लेय छान आहे नाव काय बाई अवर्ण अल्फा कांहीतरी आहे नावं पिक्चरसन ते पणं ते पणं लय भारी आहे त्याच त्यांचं पण फायटिंग सीन असलं भारी आहे ना मा आई शप्पथ लय भारी आहेत
पणं सम हिला समताला पणं जमत्याचा माहित आहे फायटिंगच सीन ते यशोदामध्ये मण तीने कसलं भारी
होय, होय, तिचा काय नाहीं चेहरा बघायचं कसल एक्सप्रेशन देते ती आई गं लंय छान
हम्म
पणं छान दिसत्याय
हो मध्ये तिचं आणि ह्यांचं काय उठलेलं नवं गं विक्री कौशलचा तो सनी
हा होय, ग होय, अव तो लई छान आहे विक्री कौशलचा भाऊ
कारणं आता तरी ती. तिचा आणि तो होईवये आणि कोण तो तिचा नवीन मुूवी् आलेला की तो मागं
मुंजामधला तो हा हा नाहीं त्या दोघ
दुसरा त्यांच्यानंतर एक होता बग आता तो कोणतरी आहे बाई अजून एक तो त्यांच्यासोबतच जास्तं त्या तिचं व्हिडिओ यायला लागलेलं परत मग आणि म्हंटलं त्यांचं काय मोडलं बीडलकी काय.
काय माहित मी त्या दोघांचच विडवलेलं त्या शर्वरी तीच आणि विक्री कौशलच्या भावाचं
त्यांची पणं जोडी भारी वाटतें या
अग तो असला छान आहे मुलगा विकी कौशल संग आलता म्हणजे असं विक्री कौशल्य कपिल शर्माच्या शोमध्ये आलेला त्या वेळेला कणी अं तीनी दोघं जणं आलेले त्यावेेळेला कनी त्यांनीं विचारतं असतांत की ह्याच्यातली कोणती कमी तुला आवडतं नाहीं
हम्म
मंग तो सांगतोय ग विक्री कौशल अ त्याचा भाऊ सांगतोय की कपाट व्यवस्थित लावत नाही विकी
हम्म
आणि मी आणन उडतोय असं काय काय असं काय काय सांगालता तो आणि मग सांगाय टामिंग त्याला काय समज ना अे तू कितना अच्छा आहे ते भाई असं म्हणतय
हम्म भारी की म्हणजे कुणाला पण तो मिळल चं नशीब म्हणायचं
कारण की त्याचा रूम स्वच्छ असतय कपाट नीट लावतोय तू क इतना अच्छ आहे भाई मरे भाई असं म्हणतय लय छान म्हणतोय
हम्म हम्म
हम्म
मोना दिदी मग तिकडच्या तिकडे गेली
नाही आलेली की दुपारन गेली तीही बारा वाजता ऑफिस ला ऑफिस ला दोन वाजता गली हो घरात ता
न आणि कोण आहे तिथं
नाही कोण मगी भांडी असाल